हॅल
हा बोल.
हा. झाला का म्हंटलं स्वयंपाक, जेवलात का?
चालू आहे आमचं, आता आपण हेच्याबद्दल बोलूया. कशाबद्दल बोलायचं?
कॉल चालूय म्हंटल, जेवला का म्हंटल काय कराय लागलाय.?
हो जेवलो, जेवणार आहे आम्ही आता चालू आहे काम. सध्या तरी तुमचं झालं का जेवण?
आमचा स्वयंपाक झाला बघा, आज आमच्या घरी बड्डे हाय. भाच्याचा आमच्या, राम मुळं जेवणाचं मेनु बिनो भरपूर झालेत. आता सगळे आले की केक कापायचाय, मुलं तर छोटी-छोटी बोलवल्यात.
हा हा. म्हणजे, अ आज वाढदिवसाचं तुमचं हे आहे. कार्यक्रम जोरात आहे म्हणायचा.
होय, वाढदिवस आता मुलांना हल्ली तेच आवडतयं. वाढदिवस, बड्डेला मित्र येत्यात. त्यांच्या शाळेतली, इथली आणि ओळखीची आणि मुलं येत्यात. घरच्यांना फक्त करायचंच असतंय. सगळ्या बाहेरच्या मुलांना समोसे आणल्यात.
अच्छा!
हा सगळ्या बाहेरच्या मुलांना समोसे आपल्यात आता एवढा सग होय, समोसे आणल्यात, पेन आणल्यात हा पेन पेन पण आणल्यात ना मुलांना वाटायला. पेन म्हणजे असं ते पेन एक पट्टी पेन्सिल सिस पेन हा पाच वस्तू एकातच पॅक आहेत. म ते समोसा केक आणि ते पेनाच बॉक्स असं द्यायचं ठरवलंय.
अच्छा!
आणि घरचं च्याना हा घरच्यांना काय साधंच जेवण केलंय भाजी, भात, आमटी, चपाती, पनीरची भाजी. भाजी बनवल्या, आणि चपात्या बनवल्यात हा जिरा राईस बनवलाय, आणि दाळ तडका
अच्छा म्हणजे तुमचे सगळे एकंदरच, पाहुणे वगैरे येणार आहेत.
पाहुणे असं नाही आमच्या घरचीच आहेत, पाहुण्यांना काय बोलावताय अहो आताशा हा घरातलीच आहेत, घरातली जवळ जवळ हा दहा बारा माणसं स आहेत त्यामुळे मग सगळ्यांनाच रोजचं रेग्युलरचंच जेवण, तर अ आज पनीर बनवलं त्याला आवडत त पनीर खूप ना, म्हणून त्याच्या आवडीचं पनीर. आणि बाकीच्या मुलांना, समोसं तेन वाटायचं. दंगा काय थोडा असतो का मुलांचा सांगा? कुठला पण कार्यक्रम असो पहिला मुलांचा दंगा.
हा ते तर असणारच ना मुलांना त्याच्यामध्ये खूप हे वाटतं ना आनंद वाटतो त्याच्यामुळे ते पण खूप उत्साहित झालेले असतात. खेळायला
बड्डेला एवढा दंगा‌ करत्यात, दिवाळीला तर आम्हाला नको नको करून सोडत्यात. चार दुकानं शोधाय लागत्यात, तेव्हा त्यांच्या आवडीची वस्तू भेटत्यात आणि आता नवीन कुठली फॅशन आल्या ना तेच पाहिजे असतय त्यांना आता या वर्षी काय बॅगी जीन् पॅन्टाची फॅशन होती मग अजून एवढी फेमस झाली नव्हती हेनी नाय आम्हाला या वर्षी बॅगीच घ्यायची बॅगीच पॅन्टा घ्यायची म्हणून चार पोरं चारीच्या चारी दंगा कराय लागली... चार दुकानं शोधली आणि पाचव्या दुकानच्या नात आमाला त्या पॅन्टा सापडल्या म्हणजे चौघांना चार पॅन्टा, चार शर्ट आणि एक एक ड्रेस घेऊन त्यांना पूर हुतय आणि डबल डबल दिवाळी वाट त्या आपल्याला दिवाळीला पोर दिवाळंच काढत्यात. होय असलं नुस्ती दहा ते बारा हजारा पर्यंत कपडेच होत्यात.
अच्छा म्हणजे दिवाळीमध्ये तुम्ही फक्त कपडे खरेदी करताय आणि आणखीन काय काय करताय दिवाळी मध्ये
दिवाळीला पहिला तर कपडे कपड्यांची खरेदी कराय लागत्या दिवाळी आली, दसरा संपला म्हटलं की पोरांच सुरूच आम्हाला असली कपडे घ्यायची आम्हालां तसली कपडे घ्यायचे आम्हाला हे घ्यायच आम्हाला ते घ्यायच परत ते आणि कपडे घेतली की कपड्यांना कपड्यानबरोबर बूट पाहिजेच आणि दिवाळीच फराळाच फराळाच तर पंधरा दिवस अगोदर चालू असतय आमच्या हिकडं कसं पाहुण्याना तेन वाटत्यात ना फराळाचं पाहुण्यांच्या घरी घेऊन जात्यात आणि आमच्या सासरे प्रत्येक बहिणींच्या घरी जात्यात ना त्यांच्या बहिणी लांब लांब हायती पुण्याला हाय, एक सातार मध्ये हायत आणि एक अ हेज्यात आहेत अ कराडच्या इकडं फुडच आहे गाव तिकड एक आहेत अश्या तिघी हयात्या आणि तेन च्या गावी जात्यात तेनी आणि आमचे मिस्टर पण जात्यात ना
तुमचा दिवाळीचा सण मोठ्यांनी साजरा केला जातो म्हणायचं
हो खूप मोठा सण होतोय सगळ्यांच्या इकडच मोठा असतो एकदम असं रोषणाई असत्या म्हणजे असं लखलख असा उजेड असतोय सगळीकडं अस सगळ्या लाइटिंग असत्यात आकाशकंदील दिवे हा. दिवे वैगेरे मस्त असतय. हा रांगोळी आणि प्रत्येकाच्या दारात बघायला फटाके आणि तर जास्त फटाके लावायला बघत नाही. कारण मुलं आमची लहान आहेत ना. चुकून लागलं काय झालं तर छोटे छोट्याच फटाके आणतो. फुलभजे, कुठ पाऊस कुठे, छोटे छोटे फटाके असत्यात त्याच आणतोय. ते वाती काढून लावायच्या ते तस मुलं मोठी असल्यावर काही भीती वाटत नाय ओ.
हा म्हणजे तुम्हाला रांगोळी वगैरे काढायची खूप आवड. हा रांगोळी वगैरे काढता. दिवाळीला काढली तर जास्त करून
पाच दिवस म्हणजे काय बोलायलाच नको? कुठे दिवस येतात? कुठ जातात? समजतच नाहीत?
हा म्हणजे पाच दिवसामध्ये तो सण साजरा केला जातो. हा..
व्हय.. लक्ष्मीपूजनला तरी सगळा दंगा दंगाच.
अच्छा.. बघा आणखीन काय केलं जातं लक्ष्मी पूजनाला?
प्रत्येकाच्या घरी जाऊन अस.. पूजा मांडतोय ना आम्ही घरी पाच फळ पाच, प्रकारची फुल ठेवायचा. देवीचा फोटो मांडायचा कुबेरांचा त्याची पूजा करायची. अस आंब्याच हे काय म्हणायच कर्दळी च्या पानं, कर्दळीची झाड आणि उसा.. उसाचा असा मंडप करायचा. कर्दळीची दारात बांधायची. ऊसांचा मंडप करायचा. सगळं फराळाचं मांडायचं. काय ठेवायच- नाही? त्याकडे तर लाडू एवढे बनवताय. काय उपयोग नाहीये? मला जास्त वायाच जातात.
हा.. म जेवढं आपल्याला जेवढी मिठाई बनवायचीये तेवढीच मि बन बनवलेलं ज्यादा चांगलं असत. ना कारण इथे कसं मिठाई बनवली जाते आणि एकमेकांना वाटली पण जाते म्हणजे पाहुण्यांना व गैरे म्हणा किंवा आपल्या नातेवाईकांना. आपण
त्यानी आणि आपल्या लाढत त्यामुळे राहत नसत. सगळ धान्य मांडायचं पैस मांडायच. त्याची पूजा करायची. लक्ष्मीच्या आशीर्वादानेच सगळ व्यवस्थित माता करायची सगळ्यांच्या बरोबर आरती करायची अन जेंव्हा
आणखीन अस.. आणखीन कुठली परंपरा आहे? जी दिवाळीमध्ये सगळे लोक होय.. कर.
लक्ष्मीपूजन हाय? परत भाऊबीज भाऊबीज पण एकत्रच करते. ती सगळी.
भाऊबीज पण दिवाळीच येते? हा त्यावेळे तेव्हा.. ती फराळच त्यांनी घेऊ त्यात तिकडून इकडे कोण घेऊन येत्यात?
मी पण भाऊबीजेला त म ह्म्म.. म्हणजे भाऊ म्हणजे.. लक्ष्मी पूजा झाल्यानंतरच भाऊबीच येते. पाडवा येतोय. ह पाडव्याला कस आहे नवऱ्याचा सण असतो ना मग नवरा बाई का गिफ्ट करतेत देतोय काहीतरी काही त्यांच गिफ्ट ात आणि त्या म पाडवा झाला की भाऊबीज मग भाऊबीज मग कस माहेरी जायला भेटते माटेरी भाऊी जला जायचं ते पंधरा दिवस सुट्ट्या खाऊनच मगच यायचं असं होते मग मुलांना आपण सुट्ट्या असल्यात ना दिवाळीला पंधरा तीन आठवडे सुट्यापण त्याच सं पण होतय सगळच होते दिवाळी सणासारखा मोठा सण नाहीये कोणता बाकीच माहित नाहीनवरात्र पण मोठ्या असत्या पंखाचा एवढा दिवाळीसारख नसतो खूप आणि प्रत्येक सण आता बेंदूर झाला किसानाला सुरुवातच झाली मग बेंदू येतोय मग रामापंचमी रक्षाबंधन मगगणपती
हम्म हम् हम्
ती असतात खूप छान वाटत गणपती पण सतरा दिवस गर्दीच्या आत अकरा दिवस येत कधी जातात कळत नाही.
हा म्हणजे सगळेलोक त्या गणपती मध्ये. हे गेलेत ना रंगून गेले झाल असत.
होय.
अच्छा! आणि बेंदूर साजरा करा-केला जातो.
बेंदूर ला हा बैलाचीपूजा केली जाते. ज्यांना शेती आहेत, त्यांच्या शेतीचे आवजार आहेत, हे नांगर म्हणजे पेराय वगैरे ते काय-काय सामान असतय ते त्याबरोबर त्यांनी पूजा करतात ना. अ काय-काय ठिकाणी आंब्याची पान लावत्यात. कर्नाटकात आंब्याची लावत्यात आणि महाराष्ट्रात कर्नाटकात पिंपळाची लावत्यात आणि महाराष्ट्रात आंब्याची पान लावत्यात. तोरण बनवत्यात हा. आंब्याच्या पानाच तोरण बांधतेत. हां मात-मातीची बैल आणायची. त्यांच पूजन करायचं. त्यांच्या हा खांद्याला हळद लावायची, खांदा बिंदा वळायचा. ते तर एवढं बैलांना सजवत्यात काय बोलायला नको. हो अंडी घलव्यात त्यांना कच्ची प्यायला. बैल-पोळ्या दिवशी तर बैलांना दारू सुद्धा पाजत्यात. त्यांना ते काय परंपराच हाय. परंम-परंपरा आहे वाटत त्या दिवशी बैलांना रिलॅक्स राहायच का काही काम करून देत नाहीत बैंलाना त्या दिवशी
अच्छा! म्हणजे त्या दिवशी त्यांना आराम असतो सगळां.
आराम असत होय आणि त्यांना सजवायचं, त्यांना शिंगाना क लर करायचा, त्यां शिंगात गोंडे लावायचे, गळ्यात हार घालायचा. जायचा परत ते त्या गळ्यात काय काय खंड वगैरे काय काय असतय त्यांच्या ते घालायचं. खूप छान करत्यात म आमच्या गावाकड तर, एवढा मोठा बेंदूर सण अस तो ना, पण सगळ्यांची बैल अशी एका पेटाला येत्यात गावातली. शेतकऱ्यांची सगळ्या म्हणजे एका ठिकाणी सगळ्या बैलांना, सगळ्या बैलांचं पूजन असतय. सकाळी मला वाटतंय साडे नऊ दहाचा टायमिंगला का नाही सकाळी सगळी बैल अशी सजवून बैलांना आंघोळा घालून
अच्छा अच्छा ठीक आहे मग, आपण नंतर बोलूया.
हा हा ठीक हाय, मला पण कामच हाय ठेवते.
हा हा ठीक हाय, नंतर करुया.